बोला की.
कुठय?
हाय ऑफिसमध्ये.
ऑफिस मध्ये, गगन बावड्याला जायचं?
जाऊया की. काय-काय नियोजन?
काय नाही, ट्रिपला जायचं आज रवीवार ये मस्त पैकी.
कोण-कोण?
तुम्ही मित्रेय
बरं, चालेल की, किती वाजता निघायचं?
पॉईंट पाहिजे तिथं, माहिती पाहिजे नाय त मग कशाला? पॉईंट माहितिये ना?
पॉइंट आपल्याला आता तिथं, आंदूर डॅम आहे, तिथं एक फार्म हाऊस चांगली आहे. जेवणाचा पण तिथ व्यवस्थाये.
हा हा.
म अ परत गगन बोड्याला पण टुरिझम हाय बघण्यासाठी, रामलिंग हाय. मपूरडॅम एक डॅम हाय, लाखमापूर डॅम बघण्यासारखा चांगला आहे. करुळ घाट एक काय भोईपावडा घाट.
तिथला कुठला अंंदूर डॅम माहिित आहे कुठला तुम्ही डॅम काढलाय.
लखमापूर डॅम पण हाय की. आपल्या चांदुर डॅमच्या इथनं जो सरळ रोड गेलाय ना. गावातन तो लाग मपूर डॅमलाच जातोय आणि तिथनं परत तो बोरबेटच्या मार्गे असं गगामबाोड्याला येतोय.
अगन बोडला ते
हम्म.
हम्म.
तो पण नाहीय हो. तिथं भरपूर फार्म हाऊस आहेत जेवणाची व्यवस् व्यवस्था पण होत्या.
हां
आणि जाताना गगमबाोडी ज इथ तो इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे ना त्याच्या त्या खाचा माहि चांगलं आहे जेवण करून देणं हॉटेल तिथं खानसामा हॉटेल एक काय तिथं तिथं जेवण एक माणूस चांगला करून देतोय वडा कोंबडा मटन चिकन शाकाहारी न असते बेस्ट जीवन आहे. होय.
हम्म.
परत गगमबोड्यात पण हॉटेल आहेत बरीपैकी चांगली तर या दिवसात चांगला आहे फिरायला क्लायमेट
गगन बावडा
तुमच्या कोणाच्या मित्राचं नाइ?
फर्मोस.
हा तिथ ओळख काय कुणाची काय.
तसं नाही हो कोणाची हे बी एकय नवीन आहेत सगळेजना
हा.
त्यामुळे एवढी आयडिया नाही त्यांना अधी
राहण्याची त्यांनी व्यवस्था व्हायला पाहिजे रा निवान त्या ट्रेकिंग त्यांनी करून आपल्याला
ट्रेकिंगला कुठे जाणार ट्रेकिंगला
ट्रेकिंग ला आपल्याला धोनदोडे आंदूरच्या इथं पण वरती डोंगरावर जाता येते. पाफेट परत गगनगिरी महाराजांचं पण तिथं पण हाय. तिथं पण नाय बोरबेटला जाता येते बोरबेटला पण पटारा आहे.
हा पटर आहे बघण्यासारखं हे
हे बघण्यासारखा एक नंबर. हम्म लखमापूर डम पण बघण्यासारख हे इकडच झालेला आहे एक दहा पंधरा वर्ष झाली तो पण म्म ज्या मोठाआहे विस्तार त्याचा इथं पण चार पाच टुरिझम क्षेत्र चांगलं आहे फिरणे फिरायला. हम्म.
हम्म. तेच म्हटलू बघया म्हणलं आज काय निवांतय म्हणल रविवार आहे सुट्टी आहे.
हम्म एक दिवस राहायचं प्लॅन पाहिजे तर मोज मस्ती करता येते.
असाय हम्म
हम्म
ट्रेकिंग चांगलं होतय ना.
हा
बाकी
बाकी काय चालली की. म्हलं तुम्ही विचारा पहिला तयार आहे काय.
आणि काय ते आजू आणि काय मग तिथं आपल्याला ग मोडा करून खाली मग कोकणात त्यां जात येतय. ते पण चांगलं आहे बघण्यासाठी.
असं नियोजन पाहिजे एक दिवसाच पाहिजे नियोजन त्याला.
होय खर करू गठ चालू आहे काय?
चलाय की घाट कुठ बंदा चलाय चलाय.
आणि आपला इथं जो कोल्हापूर मार्ग आहे गमभोडा रोड तो पण चांगला आहे.
चांगलाय की आता सिमेंटच झालाय तो. यो काय प्रश्न नाही.
म्हणजे सगळी आतलं पॅच वर्क ते झालंय काय मधी हा मध्ये जरा खराब होता.
हा नाही सगळी केली की व्यवस्थित.
हम्म हम्म
हम् इथ इथ फार्म हाऊस ते एक कुठलं तर गाव सांगितलं तिथं फॉ्ममाऊस साईडला वडमध्येध्ये एक आहे. आणि तु फार्म हाऊसमध्येध्ये जाव जाय दे चांगल म्ह य उठल गावाला नावल ते की म्हणजे नदीच आहे साईड ला लागून. नदीच पाणी बी जास्त नसते. नदीच पाणी आपलं गुडघ्या एवढा आहे.
हा
त्यारासर
ते लेक व्ह्यू टाईप असं त्यांनी बांधलं असणार हो स्पॉट हे करून
लगबो
हम्म नदीच्या काठी म्हणजेच हे आलं ना? नदीच्या काठी असल्यामु असे तलावाच्या काठी असल्यामुळे ते स्पॉट तसा त्यांनी बांधला असल ओ.
हो स्पोर्टस चांगला आहे तो.
हम्म
आमचे रीलस होते इंस्टाग्रामला ते शेव्ह कराय पाहिजे होती.
बघा की जरा काय कुठली काय ऍड्रेस
रिल्स रिल्सवर होत ते.
हा
अचछ बरकी बरकी बी जितना जवळ आहे ना.
बरकी भोईभवडामध्येध्ये आलं ना, ह्याच्यात वैभवाडीत आलं ना?
वै बोर्ड.
कुठं आलंय कुठल्या साईडला आलं म्हणजे तारळेच्या अलीकडे आलंय ना?
भई गड कायत ना आत गेल्या नंतर तिकडे ह्याच्यात आलंय ते. बडकी दबदबा.
तिथं आला काय गगनबावडा घा घाट खाली उतरल्यावर आ
नाही नाही इथ आलं. ग कळ्यातन एक अ वीस, तीस किलोमीटर आहे.
होय काय?
हम् ज कळ्यात न जायजे कळ्यातन पुढे गेल्यानंतर का नाय. करंजपे म्हनुण गाव आहे करंजपे बस्ती आत मद्ये वळायचे.
हम्म म्हणजे कळ्यातन आपण जो अनुषकर घाटायला जातो तो.
जातोय त्या रोड लाच आहे की बरकी अलीकडच. अनुषकराच्या अलीकडे अनुषकरा घाट लागतोय माहितीय काय?
हां.
तेज्या अलीकड पाच किलोमीटर अलीकडय. बरकीलाय फक्त त्या रोड ला गेलोय मी.
बरं.
आतमध्ये गेल्यालो नाही ओ त्या जंगलात हायत ना तिकडं अजून.
हम् माझ पण काय नीट तिकडं माझं पण ती. तिकड जाणं झालेलं नाहये काय.
हा त्या रोडला मी गेलोय. अदा अ काय ते अनुस्करा घाटातन तेन फिरलोय. पण ते बर बर्की अस स्पॉट असा बघितल्याला नाही हा.
एक बघायला पाहिजे आपलं निरिक्षण करायला पाहिजे होय.
एक दोन पाऊस झाल्यानंतरच ती मजा आहे फिरण्यात.
हा हा.
अजून त काय पाऊस नाहीये एवढं कोकणात.
हम्म हम्म हम्म.
नाही झालेला.
बर खर ग अ तिथ गेलं की आपल्याला नियोजन करायला पाहिजे. जेवणाचं नियोजन सगळं प्लॅनिंग तशी टीम तयार करायला पाहिजे. बर म तेच ओ. कसं प्लॅनिंग जायचं आपलं नियोजन सगळं काय काय घेऊन जायचं किती जण जायचं हे नियोजन कराला पाहिजे ओ सगळं काय जास्त च लोकं घेऊन चालणार नाही आपल्याला तेवढे चार, पाच जण जाऊन
होय. आर बदल ना पाईप तेवढी .
आणि काय स्पॉट आपल्याला बघा बघण्यासाठी?
आणि मग कोकण दर्शन च खाली.
हम बुई भावडा घाटातन काय होतय ति तिथं पुढ